हायेत ह ना. आता हा नको कट करू तिकडे रेंज प्रॉब्लेम अग त्या दुसऱ्या मोबाईल ला याचा नेट देते ना मी. त्याच्यामुळे ते पटकन हे नसेल होत.
हम्म आता ह्याच नंबरला पाच, सहा कॉल करून घेते तुम्हाला.
हा याच नंबरला कर तिकड नको करू.
झालं जेवण.
हा झालं जेवण वगैरे सगळं झालं भांडी ठेवलं मी नंतर तर घासते साडेचार नंतर उठल्यावर.
हा.
हम्म मग आता शिव येईल ना मग तिचं परत जेवण पाऊस आता झालं आहे वातावरण तिकडे.
हम्म.
तिकडे झालंय का.
हे काय पडतोय पाऊस. जोरात मग बाकी काय.
नाही नाही तेच म्हंटलं आ
फोन चालूच राहून दे्या आवाज अधनं मधनं कट होत.
हा हा चालू राहू दे हे लव कर झालं तर पे पेमेंटची प्रोसेस होऊन जाईल.
शि श शि श ते ना, हो हे आ. आताचे नवीन ह्याचे पण टायमिंग झाले पाहिजेत लव
तेच ना आणि ह्याच्यावर रेकॉर्डिंग आलं पाहिजे ग.
हो.
ह
तेच ना. रेकॉर्डिंगच पाहिजे होतं असं पाच हजार. टास्क मग काय करत बसलो असतो.
मला नाही आले रेकॉर्डिंगचे चांगले पैसे दोनशे रुपयेच आले. चेक केल नाही ना अजून.
हा मग म्हणजे अजून आात बाकी आहेत त्याच्यातले.
चेक करायचे का? माझे एकोणीस बाकी आहेत.
आणि दाखवतात अग नंबर.
कसले? कसले नंबर?